हॅलो हा बोलायच मॅडम
काय मग आणि स्वयपाक झाला
होय स्वयंपाक झाला आता मुलांना जरा जेवण देेवन घालायचं
हा हा आमच्याना होय होय आमच्याना पण आता जरा चारायला त्यां हे जेवायच हे कराय लागतय नाही केली तर नाही आप साराय लागत सोडा तर वाळून जेवून आत्ता निम्म खात्यात आणि निम्म टाकून जात्यात
होय ते बरोबरच आहे थोडं लाजण लहानच आहेत ना
होय होय तिखट खात्यात बारकाय कणी माझं ते त्याला सपक असं वरण किंवा दूध घालून चालत नाही तिखट अस एकदम हेच्यागत खातंय अस वरण जरी कुणाच्यातरी प कसं क त तर जेवत नाही आहो तो लाल भडक दिसाय पाहिजे अन थोरला नाय तो
थोरला कसा थोरल्याला तिखट चालत नाही काय
नाही नाही त्यो जरासं पखात पे दुध खा दुध जागून
हा हा हा असंय का
त्या भांड्यात खाल्ले वाटत त्याना हा हा
सवय असत्या कस असते चॅप्टर असतात लान मु दोन नंबर
होय होय
आणि दोन नंबरच्या वेळेला आपण जास्त डॉ ची पण काळजी घेतलेली नसत्या घ दुसऱ्याच्या वे दुसऱ्याच्या व सोनोग्राफी प केलेली नसत वेळे औषध सत्कार घेतली माझी तर दुस दुसऱ्याच्या वेळेला काय घेतलं नाही मी
हा.
पहिल्याच वेळेला सगळं करतोय आपण त्याच्यामुळे. हा. तुमचं आणि काय म्हणता?
काय नाही आता जेवायचं भांडी घासेपर्यंत भांडी दहा वाजतोयच.
तेवढा वेळ होतोय?
होय वे होतोयच आता आपण आता पहिला आजे सासरे जेवत्यात. आजे सासरे जवले कि पोर एकदा जेवता त्यात हो पुन्हा दीर आलात कामावर ना माझा इस्त यायचंय आता येतीलच आलेत म्हणून मग फोन आलता मग ते सगळे एकदम सगळे आम्ही जेवलो कि जेवाला वाचतेस का गाणी तुस काय काय म्हण मग जेवून मी सगळ्यांची भांडी घासा सस् कॅशग बरकार त एकत्र होत तय सोडा एखाद्या वेस सगळी घरात असली की
आमचं पण एकत्र जातं. नऊ साडे नऊ वाजता आम्ही झोपतय ते काव परत साडेपाच सहाला उठतोय
चहा.
आणि जनावर वैगरे नाही तो आमची ज एक्स्ट्राचं काही कामाचं नाही फक्त स्वयंपाक आणि मुलांना बघायचं एवढंच आहे.
बला हा हा.
तुमचं कसं जास्तीच पसार आहे एक्स्ट्राचे कामं भरपूर आहे स्वयंपाक सोडून
ते भरपूर दिवस कसा उगतंय आणि कसा कसा मावळतोय ते कळत नाही त्या कामाने आवो.
हा त्याच्यामुळे कायम तुम्ही बिझी असता
ह
हा
ह का ब पावसा्याला जास्त असते काम आमचं कसं भातच लाईन असल्यामुळे एवढं काही नाही पण ज्यांचं भातण जास्त आहे त्यांच असतेय जास्त काम नाही् कसं पावसाचे जस भातातच नाही, नाही जवळ आहे सोडा, लांब नाही एवढं
हा -हा
हा
तम्हाला तिकडच्या जेवणाची म्हणजे राहणीमानाची सवय झालीये.
आता झाली आहे सवय. झालं सवय दोघी पण होय होय.
आता तुम्हाला इकडं आलं करमत नसेल
तिकडं उलट कधी जाणच झालंच नाही तर कामात ना गेले की तिकडे, तिकडे गेले की निवांत वाढत द एकदा त्या सारखं जात नाही. तीन चार महिने सामने जरी निवांत प कायच
पंधरा दिवस
होय
हा- हा- हा
सारखं जायला मिळत नाही हो
बर- बरं
खर आता दोनहीण मुली असायला लागत आता काय जायला तर दिवाळी, मे महिन्याच्या सुट्टीलाच की दिवाळीला कीं
हो आता हो आता पोरच शिक्षण जे सोडं सुरू होते ना आता मराठशाळामग हायस्कूल होय मग नाहीच रहाणे होत नाही त्यांच्या सुट्टी नुसार मग आपण वेळ काढावा लागतोय तर आधी मध्ये आपण मग आधी कसं सणाला पण जातोय माहेरी तसं नाही होत.
आता
माझ तर पूर्णपणे बंद झाले माहेरी जायच पोरांच्या शाळा तर असते क्लास तर असते तर दुसर काही तर असते या
दहावी झाली आ माझी बी दहावी झाले दहावी झाल्यावर हे गॅस बारीेक कर की पूजा प्राजक्ता. आमच्या त्याच्यामुळे पूजा म्हण
हा हा मग सवय पडली सगळ्यांना
सगळ्यांना पूजाच म्हणते
होय
आमच्या जर मुली ये बघायला बोलूय
ह हा आता इकडच तिकडं बघा तिचे पप्पा आलेत की नाही इकड आमचं तसं आहे आमचे शेती एवढे आहे आमच पोरग असयं बघा आमच्या दोन दिल्या म्हणजे रिस्क घेण पण हे आहे इकड होय
दिलात
होय आणि -हाय काय हाय ताई दीर आणि नवरा जरा हे आहेत दुसर काय नाही बघा बाकी सगळी फॅमिली चांगलीये
तर पाहिजे की -सगळ चांगलं देऊन काय करता देव पण आपल्या लोकाय तर
हां चला ग, काय ते? बघत होती सनस्क्रीनचा लॅब
त्यात नसत, नाही अभ्यास करा लागलाय, ठीक आहे प देत जा, दप्तर इकड आण, कुठे हे पेन कुठे, तुमचे अभ्यास केल्यात
चालूय त्यांचं, करायला लागलंच
कराया लागलात होय?
हम्म ते शांत असतात, मी फोनवर वगैरे असले बोलत तर ते शांत बसतात दोघ नाही आता जरा मोठे झाले ना, तुमचे लहान आहेत. तो जरा मोठे झाली की तेच मुलं असे शांत येतात. पहिली दुसरीच्या मुलांना काय कळतय
म्हणजे काय म्हण सांगतेस
हो हो पहिली दुसरीच्या मुलांना
धोनी कणी व्ह त्याच्यात तेवढं तेवढीच
हा एका समान हायत ते हा एक समान हायत ते. त्यांच बरोबर विचार जुळतात आणि सगळ्या वस्तू पण त्यांना
दोघांना दोन सगळं सेम घ्यायला लागतय नाइ तर भांडणा शि
हा आणि एकमेकांचे बसत अस चल मला वाढ
व्हय व्हय थोरलायचं काय जरास बारीक झालेला नाकाची राव व्हय व फॉल्ट हाय वं ऑपरेशन कराय सांगितलय.
का?
तिच्या नाकान श्वासच घेता येत नाइ.
पहिल्यापसन.
होय जन्मताचं ञास त्याच्या तोंडात झोपला की फेस येतय येत होता असा.
आणि बर्याच ठिकाणी दाखवून तेय ते म्हणा लागल्यात ऑपरेशन हुस साधं होमिओपथीतील गोळ्यातील सगळे घेऊन बघितल्यात ते काय कमीच इना ते ऑपरेशन काय पर्याय नाइ म्हणा लागल्यात.
पण
म हा हा ते म ते हाड हाय म्हणत्यात कोणी म्हणत्यात मास हाय हा. म मी कणी
हा मग तेच की काय तर काय तर असतय.
हा. म्हणजे दुर्बीन टेस्ट केलेली तेनी आम्हाला गाठी दाखवलेल्या
मळं तर अजून लहान हाय की ओ.
होय आता आठव वर्ष लागलय परवास मे मध्येचं आता म म्हणतोय त्यान सांगितल यच त्रास जास्त त्रास न ते कनी हाडाचा केले की आणि सक्सेस हो पुन्हा आणि होतय ब थोड्या दिवसानं
अगवी हुय.
हो त्याच्यामुळे मी त्याच्याक एवढं केले जर दुर्लक्ष केले कारण त्याला सोसल्यासारखं कमीतरी आहे. पाहिजे नाकाचं म्हटलं जरा रिस्कीच आहे. म सग का बा ह येतो मो शाळ शांत बस. म ते कणी दहा वर्षपर्यंत. कमी पण येईल म्हणून त्याला सांगितलं ते नाकाचा त्रास
बस
बघायचं म्हणतोय ना तर मग दाखवायचं आणि कुठतरी
त्याला काय त्रास होतय काय.
व झोप लागत नाही जरा शांत होव सव काय माणसं प नाही त्रास आणि तोंडात कास घेतला की कायम घुटमतलेय लई असा.
आरे बापरे.
होय, होय, होय.
अच्
तास आणि तो शांत आहे. हो गरीब आहे. आधी सोसत नाही त्याला काय
मग का तर जरा लक्ष देत जावा.
वय वय आणि सर्दी झाली तर पण भरपूर त्रास होतोय ओ. त का मु
लक्ष द्याय लागणार भरपूर तुम्हाला आणि ते बघा काय होत ते. जास्त त्रास असला तर मग करून घ्या ऑपरेशन
जरास एक दहा वर्षापर्यंत बघायचं म्हणाय लागलोय कारण ते बऱ्याच जणांच कनि मी ऐकले
तुम्ही असं म्हणू नका डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घ्या.
मग ते डॉक्टर म्हटलं दहा वर्षापर्यंत बघा जरा म्हटलं आपल्या ला तो.
बर.
हम चार ते उद्या करा मी आणि करतो.
बर बर ठीक आहे चालेल.
हां ठेवा ठेवा. ष